येतो काका.
हा येतो ते दीदीचे लेकर आलेत ते उगी गोंधळ करतात म्हणून आवाज ऐकू येत नव्हता.
हम् ह, नाही ते काय होतंय अ उशीर केलं ना आपण लय लेट केलं की पुन्हा होत नाहीत कॉल ते दोन-तीनच होतात आणि पुन्हा काहीतरी काम आल की राहून जाते म्हणून म्हटलं एक करा म्हणजे नंतर तुम्हाला आपण नंतर एका तासात संपू शकतो सगळं ते.
हो माझे पण आता एकोणीस झाले अजून बाकीचे राहिले.
हम्म ह, म्हणजे तुम्ही सलग कॉल केलेत का थांबून-थांबून केलेत?
थांबून-थांबून केले इथं पण घरी कामं असते ती.
हम् नाही म्हणजे पेमेंट अर्ध अर्ध्यायचं झालं का अजून एकाचं पण नाही पेमेंट आलं असं.
झालं ना पेमेंट मी जस्ट परवा का आठ दिवसाखालीच मी ॲड झाले.
हम् हम्.
आणि कि नऊ कॉलचे आलेत नऊशे रुपये.
हम् नाहीेत ते अजून पण भरपूर. मला आले मला एक बावीसशे-तेवीसशे रुपये आलेत.
होय, किती दिवसापासून करताय तुम्ही हे?
तरी मला पंधरा दिवस झाले मला वेळ मिळेल तसं करतो आता मी अ मध्ये केले आठवडाभर घरी गावाला होतो त्यामुळे मला काही के जमलंच नाही करायला.
आणि ते असं काय म्हण रविवारीपर्यंत कम्प्लीट करा म्हणून सांग तर ती तसं करायचं का? हा ह.
म्हणून तुम्ही शक्य तेवढं जास्त आजच करून घ्या मग काय होईल ते नाही एकदा तुमचे तीस कॉल संपले तर मग पुढचे टास्क करता सोपं पडतात ते ज तर हे राहिले तर पुढचे टास्क येत नाहीत ना.
हा.
हम्.
तुम्ही किती जण राहताय घरी?
घरी आता कस असतं मी इथे एकटाच असतो आणि मग म माझी बाई को मुंबईला असते मग मी तीन दिवस तिकड असतो चार दिवस ती इकड असते. असं असते, त्यांनी गव्हर्मेंट जॉब ला हाईत.
हा हा.
म‌ चालय आमचं पण ट्रान्सफरचं. ते गावाला असतं ते शेती करतात.
होय. शेताच पण चांगलंच आहे तसं जॉबपेक्षा भारी.
हम् आहे चांगलं आहे शेताचं पण, पण आता कसं सगळेच शेतात
पण केले शेतातलं काम, माझ आता एज कि ती बावीस सालय मी लहानपणापासूनच मी नववीला होते तवापासूनच मी शेतातल काम करत आले.
हम् हम् हम्.
तुमचा आवाज थोडा बारीक येतोय, हेडफोन लावलाय काय?
नाही नाही हेडफोन नाही चालू, आता ऐकू येतो?
हा येतो येते हा.
मी लहानपणापासूनच म्हणजे आम्ही शेतातच राहतो ना मग शेतात. तसं म्हणजे गावात वगैरे तसं कुठं राहिलोचं नाही. शेतातच श्रावण शेतातचं मोठ झाली मोठ्या फॅमिलीमध्ये मी पण. अनं एक मिनिटं टॅक्टर आवाज येतोय.
हम् हम.
आणि नववीपसून मी पण शेतात काम करत आले.
हम् नाही नाही मग ते हा येतोय आवाज येतोय मला. शेतातलं कसं. चांगलंच आहे पण आता शेतात काय होतं मग सगळ्यांनी शेतात करायची गरज नाही ना आता मग आता.
हो.
तसं आईवडील आणि ते घरी लहान भाऊ आहेत ते करतात मॅनेज.
हा आणि. माझं पण दादा त्याचं पण म्हणजे ते पोटाचं थोडं ऑपरेशन झालेला. तेव्हापासून मी पण आधी पण करायचे पण अलीकडे आता सोडले मी एक वर्ष. झालं पण तिकड करत होते मग दादा एकटा असल्यामुळं. त्याला म्हणजे त्याला मदत पण झालं. आणि माार पण झाल म्हणून करत आलते पण आता एक म्हणजे जेव्हा ठरलं ना तेव्हा. तेवहापासून मी सोडले करायचं पण मला खूप इच्छा. आहे म्हणजे शेती करायची खूप खूप म्हणजे खूप आवड आहे.
ह तुमच्या मिस्टरांची आहे का शेती?
नाही काय नाही फक्त ते तिघं भाऊ तिघजण भाऊ आहेत. ते तिघांना म्हणजे जागा आहेत स्वतःच काही घर नाही. आणि काय त्यांनी का आज न उद्या घर घेतो म्हणले तं. पण आमच्या पण घरचे एवढं काय म्हणजे असं हे केले नाहीत.
हा.
शेताचं त्यानी काय म्हणते ते आधी लग्न त्यानंतर ना घर. त्यानंतर ना पुढचं जे काय असेल घर वगैरे. शेती वगैरे. शेती काय कधी घेतो म्हणते कधी नाही म्हणते. म्हण काहीच नाही घेतलं तरी पण चालेल म्हणलं. मला म्हणते ती तुझं म्हणजे बाहेर म्हणजे तो हिस्सा असतं ना तिकडून घे म्हणे. ह लई शहाणं आहे तुम्ही म्हणते मी. असं कसं घेऊ मी.
तुम्हाला इकडे किती वडीलांना शेती किती?
आठ एकर भाऊ एकटाच आहे हो.
हम्म.
तसं पाणी पण आहे इकडं आणि शेती पण आहे भाऊ एकटाच आहे. भावाचं पण लग्न दादाचं पण लगीन झालंय.
हॅलो.
त्याला पण एक मुलगी झाली. आणि पप्पांना धरून चौघेजण आहे त. भाऊ भाऊ आणि मोठी फॅमिली आहे आमची इकडं. आम्ही सगळे जण किती जण एकवीस जण राहत होतो दोन वर्ष झालं वेगळं.
ओके ओके ओके एकवीस म्हणजे खूप मोठी फॅमिली आहे तुमची हॅलो.
ऐकू येतो का नाही?
हा येतोय येतोय मला आवाज येतोय. एकवीस म्हणजे खूप मोठी फॅमिली
हा आणि दोन वर्षच झाली मी तेहतीस वर्ष म्हणजे पप्पा त्यांनी सगळेजण मिळून होते. लहानाचं मोठं आम्ही कुटुंबामध्येच झालो. एवढ्या मोठ्या कुंटुबात आणि आता कसं? आम्ही सगळेजण वेगळं झालो. दोन वर्ष झालं.
हम्,
हम,
मी आता
आणि सात जण भाऊ पाच जण बहिणी म्हणजे सख्खे चुल आम्ही सख्खे दोघजण बहीण आणि एकटा भाऊ. आण ते बाकीचे तीन काकांचे लेकर आहेत ना, त्यानी म्हणजे सगळेजण मिळूनच सात जण भाऊ. पाच जण बहिणी.
म आता सगळे तुमचे जरी वेगळे राहिले असले तरी सोबत असतीलच ना, कार्यक्रमाला हा, सगळीकड तसस असतंय म्हणा.
हा, आणि एक एक जणांचं कसं म्हण जे वेगळं जर झालं ना, एक एक जण तोंड सुद्धा बघत नाहीत भाऊ बहीण असू दे किंवा काका, मोठे बाबा असू दे, कोण का असू दे. अजून आम आमच्यात तसं काय नाही. वेगळं होऊन पण एकत्र असल्यासारखं आहे आम्ही इथ.
हम्म,
हा भेदभाव वगैरे काहीच नाही.
तसच तसच पाहिजे ते. कारण काय होतं? सगळे एकत्र असलं ना, तर गोष्टी सोप्या होऊन जातात. आणि हसत खेळत असलं तर थोडस अ त्रास पण होत नाही.
हा, आणि ते चार बहिणींचं लगन झालंय लास्ट मीच फॅमिलीमध्ये मीच लहान आहे. कुटुंबात पण मीच लहान आहे. अजून सहा भावांचं लगीन आहे. ते अजून त्यांचं पण कुठे झालं नाही. ते पण आहेत, होय. एकटा सोलर ला जाते. तिथं वळसा मन आहे तिथं जातोय, एकटा शेती करतो. दोघजन ते प्रिसीजन लांब जात्यात प्रायव्हेट कंपनीत. आणि एकटा अ पोलीस भरतीचा करतोय आणि एकटा ते आय टी कंपनीत आहे पुण्याला. नाहीत.
सेट आहेत. म्हणजे बऱ्यापैकी सगळे कामात कामाला आहेत. हम्,
काल कसं मुलीला मुलींना लय मस्ती आली आहे. शेतकरी म्हटलं की नको म्हणते. ते आणि खरं सांगू का मेन म्हणजे आता मी पण एवढे शिकले. आता सगळेजण म्हणतात ना आजकाल नोकरीवाला पाहिजे नोकरीवाला मी कायच नोकरी पण नव्ह छोकरी पण नको. कुठला पण भेटू दे म्हणजे कसला पण असु दे तो मग घरच्यांना जर पसंत पडलं तर तेच मी करून घेणार. असंच मघ्याग म म्हणजे असं माझे एक एक जण म्हणत्यात ना, नोकरीवालाच पाहिजे हाच पाहिजे तोच पाहिजे मी तसं काहीच म्हणले नाही. सगळेजण आता काय म्हणतेत माहिती का? त वैशालीच आता पोलीस भरती करत होती. आ तिथ पण करत होती. पण तिचं नाही झालं नशीब ति म्हणजे तिचा नवरा पोलीस भेटला अस. म्हणत्यात सगळे.
नाही तुम्ही पण व्हाल ना, तुम्ही पण आता आली ना पोलीस भरती तर तुम्ही थोडीशी मेहनत घ्या होऊन जाल ते आणि ह्यावेेळेस थोड डॉक्युमेंट पण काढून ठेवा आधीच म्हणजे नंतर अं
ग्राउंड सोडून किती ग्राउंड लेखी सगळं सोडून दोन वर्ष झालं आता म्हणजे गेल्या भरतीला मी द्यायला पाहिजे होतं पण मी दिले नायी.
हं आणि ते कसं ग्राउंडच काय होता आपण गावाकडचयें ना ग्रउंड हो
हों तरी पण तरी पण वाट ते तसं नाय होत तुम्ही म्हणताय तसं.
नाही होतं.
तस, ग्राउंड मेन म्हणजे ग्राउंड निघायला पाहिजे, मगच आपण ले खीला जाऊ शकतो, नाही तर ते पण नाय.
हुं क्वालिफायरयं म्हणजे ते ग्राउंड.
काय म्हणतायं?
ग्राउंड काॅलिफाइगंयं म्हणलं.
हो, पहिला ग्राउंडच आहे, नंतरन ते लेकीसाठी पण म्हणजे, आ टाईम असतो पुढे पण तरी पण मेन म्हणजे, ग्राउंडच असल्यासारखं, ग्राउंडच झालं तरच पुढे आपण जाऊ शकतोय, एवढा अभ्यास करून काय उपयोगचं नाही होणार.
हुं म्हणजे दोन्ही करावं लागतं तुम्हाला, दोन्ही वेळ देण्याचंयं. हुं. काम, आणि ते कसं सगळेच जॉब, सगळ्यांनाच जाॅब नाहीयेत त्यामुळे सगळेच प्रॅक्टिस करतात सगळेच अं अभ्यास करतायत आणि त्यामुळे मेरिट पण खु खूप जातय पहिलं कसं एवढं नसायचं.
हों. पहिला कसं, किती शंभर मार्काचं ग्राउंड, आणि पन्नास मार्काचं लेखी होतं
हां आणि? मुली पण एवढं भरतीकडं ऍक्टिव्हली बघत नव्हत्या, आता कस मुली भरतीकडं पण ऍक्टिवली बघतायेंत.
हों जॉब वगैरे आता, ते काय डिप्लोमा करायचं हे ते सगळं सोडलयं ती अकरावी बारावी आर्ट्स घ्यायचं, आण तिकडच बं काय रनिंग आणि अभ्यासच करत बसायच.
तेच चालतयं आपण मी तुम्हाला मॅसेज करतो माझं झालं की.
हों हों, ठीक आहे.
हां म्हणजे आता दहा मिनटं होतयंत आपली, तर ते मी तीन तीनच्या आसपास होईल फ्री, तर तुम्हाला मी फ्री झालं की मेसेज करतो त्यावेळेस तुम्ही आपण संपवून घेऊ तुमचे दोन झाले नां तीन बाकीयेंत तुमचे अजून.
ह.
आणि माझे हुं माझे पण तीनचयेंत, मग ते तीन करु मी तीन करतो, तुम्ही तुमचे तीन करा. हुनं जाईल, हं. चालतय. बाकी मग ठेवतो मी आता दहा मिनटं झालेत आप.
हों हों.